पॅक कर दो दो पॅकेट
हॅलो
हॅलो दो पॅकेट पॅक करणार दो पॅकेट
काय
ये सब नाही बुलाया अभि पकडे जायंगे
अ भाई मेरी सपलाय वेसा बोले कैसा चलेगा
हे रेकॉड हो तय ना
ये होने देना खलायतार तुमको अभी असायन हुआ है शायद से
हा मी कालच घेतलोय रात्री
हा हा हा कालच तुम्हाला असाईन झाले म्हणजे आम्हाला आमच झाल्यानंतर तुम्हाला असाईन केलय
हा
गुरुवारी दिलतं मागच्या आणि या म्हणजे आता बुधवारी संपलं ना सात दिवसात आठवडाभरात करायच असतय.
व्हय काय? हां हां
कॅपराऊंड क्ं चालू र
तर मी जुलैला होईल वाटायलय मला तर जून मध्ये तर दिसत नाही.
कोणसा देखा फिर, कॉलेज.
पीसीसी होईल प्रेफर कर म्हणून सांगायल्यात सगळी. बघुया, काय करायचं. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग.
हा हा हा हा गव्हर्नमेंट कॉलेज
गव्हर्नमेंट नाही हाय.
मारामारी नुस्- त
नुसता मारामारी आपटा आपटी सगळं असतय.
नाहीतर काय
देऊ- महाभारत
असायलाच पाहिजे मग काय मज्जा येतीया.
हम्म् मज्या येतया बाबा तिथ हात उचलत्यात झा्- पास एक कानपड बसत्यात तुला माहित नाही अजून का? मम्मी पण दिदीची साईड घेते दिदी साप सिप साप् प्लस पप्पा आले तर, पप्पा कडनं पण आम्ही नुसता मधी अडकून बसायचं ए् बाबा आमच्यात आमच्यात पडत्या आम्- त्यात दीदी लाडकी हाय.
होय.
हा.
आमच्यात पण मीच लाडकी आहे, खरं पडत नाहीत मधी.
मला बाय सोड. लई मारत्यात बाबा लई मारत्यात. काय आहे बाबा. तू काय सप्लाय करत नाहीयेस.
तू बस गप. काय माझ्याकडे नाही एक-एक एवढंस. तुला सप्लाय करतो मी.
कोथिंबीर- कोथिंबीर खायल्यास काय मग तू? हो बाई. आह.
ल तर कंटाळा
नाही बाबा मला काय कंटाळला नाही. मी तर वेब सिरीज बघतोय. नाही तर ते अॅनिमे बघतोय कार्टुूनवालं.
फोन बघू फोन पण बघू वाटना तुला?
हा फोन एवढं जा नाही मी खरंच लावायलोय फोन जास्त एवढं बघत नाही मी ॲनिमे तेन बघत बसतोय. मज्जा येत्या तेवढीच.
तुझी काय बॉक्सिंगची प्रॅक्टिस तर माहित आहे. माहिती हाय की.
ते हम्म ते पण चालू आहे आजपासून सकाळी पण चालू केलं माहित आहे का, आता दोन टाइम करतोय. हा ह मग त्यात पण टाइम जातोय सोड एवढं काय नाही.
आणि काय माहित रोज असलं फलतूझ बडबडत च आहे तुम्ही.
होय दहा मिंट साठी, दहा मिंट पंधरा सेकंड.
वेदीका तर पाच मिनिटात दोन कॉल लावलेली मला काल. पाच मिनिटाच. हॅलो हॅलो